हॅलो, हा बोला सर काय शेतामध्ये आलो.
होव का का हवी जाहावद इवरा इवरल वा हवा!
हो शेतात त्याच्यामुळं हवेचा आवाज यायला. काय का रात्री पाऊस झाला? जरासा एवढा काय विषयच नाही.
आता नाही ना चालू.
नाही ना, आता नाही चालू आबाळ आलेलं आहे.
अहो इकडे चालू आहे कारंजा जवळ.
चालू आहे का?
हो. पण असा कंटिन्यू नाही. येते थांबते हा
बस बस तस चालू आहे. काल रात्री जर आता काहीतरी पडला तर पाणी चांगलं तापून पाहिजेत कारण पिकं निघलेच वर सगळे.
हो आणि काय काय लाव
हम काय स्वाबीनच असते आपली कोरड हो हे ना पाणी नाही.
किती किती एकर लावली?
दीड एकर.
पूर्ण गावयाबीच लावली का?
हो, सोयाबीन आता सोयाबीन झाल्यानंतर, मग हारभरा वगैरे लावता येतय.
हा हा म सोयाबीन पाणी कमी लागते.
पाणी जास्त नाही कमी नाही पाणी जास्त लागते स्वाब जास्त पावसाळ्यात काय करतात. स्वाबीनच लावतात कारण जास्त पाण्या स्वाबीन
हो हो आणि समजा असं पाऊ पावसानं जर चाट मरली मग हे द्यायचं नाही त्या सिंचन.
बगा मग ते सिंचन द्याय लागते ज्याच्याकडे आहे ते देईल ज्याच्याकडे नाही ते काय करतील ते म वांद्याचे काम
तर तुमच्याकडे कोणताय आहे ते तुषार आहे का ठिपक आहे?
नाही कोरडो आहे आपलं पाणीच नाही आपल्याकड ते शेजारी आहेेत ते शेजारीचं पाणी घेत असं आपण हरभराच पेरला तर
हो नाही सिंचन नाही तुषार सिंचन लावता का ठिबक लावता असं म्हटलं?
नाही सुच तुषार ते फवारे.
ते फिरणारे गोलगोल अ ते ते चालू जास्त.
हो ठिपक्यायले लावतायेत बी नस त्या ठिबक कसं ते? एक एक झाड असतय, त्याला लावतात ठिबकवाल
हाव म्हणजे मला ते वेल वगैरे टमाटे वगेरे हम् आणि जे द्राक्षाच वगैरे लावल त्याले, कमान बांधावी लागते का रे, लाकडाची कमान काय ते?
हो ना त्याला मंडप घालाव लागते, पूरा अस मंडपावर जसा वेल कसा चढते? तवा वेल चढते आणि त्याच्या खाली द्राक्ष लोंबतात.
बराबर हाय. तेच पाहिलय काय काय ठिकाणी? हे म्हटलं लावायची पद्धत, हवा हवा घेवा आला की, सगळी कमान उडून जात असल.
नाही नाही लय दट असतय, तेवा वजन होतय त्याच्यावरती द्राक्ष
हा हो हो लागी लागीपर्यंत पाहिजे.
हुं हुं. ते त्याचे खोडं खूप मोठाले होतात आणि ते वेल जे असतय का नाही? जाड असतय. ते जरा मुळ्या म्हणजे ते पतल असतय, हा झाड सारखा वेल असते. की ते झ झाड झा झाडा सारखं होतय.
हा हा हा.
हम्म बारीक बारीक फुटतात ते.
आणि केळी आणि केळीचे
केळीच काय? केळीला व्हय सध्या नाहीत, आता इकडे आमच्या इकडे पहिले होते केळी केळीच एक एक झाड असतय, त्याला काय त्याले नाल्यानच पाणी देतात. दांड दांड असतात. तेज दांड करतात.
त्याच किती वेळा उत्पन्न येतय? समजा
त्याले काय? मला वाटे हम दोनच वेळे येते वाटते का? का एकदाच येते काय माहिती ले एकदाच येथे बहुतेक, एकदा केळ कापले त्याचे, मग संपला विषय त्याचा
मग ते कापले कि मग सगळ झाड काढून टाकायचे नाही. डबल लावायचेत, लावायचे असले तर, डबल पुढच्या वेळेस.
हो डबल लावायचे ती झाडं तशी मला वाटे दोन टाईम येतात वाटे बहुतेक, ते ऐकले पण दोन दोन तीन तीन फन्या येतात ना ते लई मोठे आले.
हो ना नाही आता मी इकुन धन्या कळतोय आपल्याला कवठ रोड ना, ते एक मला मोठं शेेत दिस केळीचं. अरे एवढं दाट? होत ते मस्त, उंच उंच आणि मग ते होत जवळपास बरेच महिने होत ते. नंतर आता मी गेलो तर मग ते पुरं सापस करून टाकलं सगळं
हो हो ते साफ करतात, ते त्याची केळीचे ते झाडं विकल्या पण जातात ना ते कापल्यानंतर
कायसाठी?
त्याच्या प मार्फत त्याचे धागे निघतात ना, धागे निघून त्याची काय म्हणतात त्याले आपलं साड्या, फिडे या कपडे, होतात ना हुं. हाव ते जे असतात का नाई? एकावर एक थर असतात. असतात ना, त्या केळीच जे खोड असतय का नी
हो ना, हो ना. आणि ते पूजा गीजा असली तर, ते केळीचे पानं, केळीचे खांब, विकतात ना जावून
होव तिकडं तर, मग ते केळीची पान लई चालत्यात बाहेर तिकडं त्याच्यावर जेवनाचं घास, चेन्नई तिकड तिकडे मद्रास
दिवाळीत झालं, दिवाळीत म्हणा कशाले पूजेले एखाद्या चे सत्यनारायणच्या ते लय झाल तर, विकत घे
हाव.
चांगला हाय.
हम्म.
खवट
नाही ती शेती पण काय आवघड नाही ना? आता माळव्याची शेती करायची म्हटल्यावर, त्याले पण मग तो भाव येतो. लईच बाबा असतिया का नाई.
आणि संतराा आणि चिकू मराट बारा महिने पिका आहे नाही.
संत्राचा हो बाबा संत्राचा मला चालते चांगला असते कारण ते त्याची पानझडचा कटे करतात त्या मळा आला की डबल कापतात सगळे पानं पुन्हा त्याले पानं सुटतात
आमच्या घरात चिकूचा मळा आहे किती म्हणजे आम्ही राहालायला बसून पाहतो अजूनही मळा आहे ते
हो का नाही चिकूचे झाडचेग ते झाडच असतात ते दरवर्षी येतात त्या ते
हो आणि दरवर्षीच तिथले मस एवढी थंडी आहे. आणि हिवाळयात एवढ थंडगार शरीर उन्हाळया
हा हो हो ते उन्हाळत मी हिरवेगार असताना झाड उन्हाळ्यात येतात ना ते चुिकूत्याले
हा ते तर म्हणजे ठरलेलं पक ठ ठराव पिका एक सारखच
हो
हो चांगलं आहे आणि ते मला वाटते सोया काही लोक त्या पिकाच्या मधात पी घेेतात आण सोबत सोबत
नाही ते मग हळदीच्या मदत घेतात हळद लावली काय नाही आपण हळद दीच्या साइले मग सोयाबीन लावात ते मग काहीतरी मिरच्याच झाडं लावतात नाहीतर मग संबार लावतात. मग ती हळद ये पण हळद आठ महिन्याच पीक आहे ना
हो
हा ते येपर्यंत मग ही बी न त स्वाबीनची दोन दोन तास पेरतात ते स्वायबिने निघते.
बरोबर आहे.
एकदा ते मोठं झाली की मग नाही पेरता येत पण जेव्हा लावतो आपण हळत त्या टाईमली त्यासोबतच एक पिक घेता येत. त्याले
सोबत सोबत लावाते नाही का?
बस पोहोचायला आवाजला आला लय बाजूला इकडे
ये आरा लाईन गेली ना?
हा चहा
पावसाच्यान लाईन गेली लोक थांबले येऊनथ आडोशले पाऊस चालू बाहेर
हो का चालू चालू झाली मग तिकडली डयुटी नाही.
हो झाली सुरुवात ड्युटी म्हणजे आजपासून आलो नयी सुट्टी तबबेती मुळ सुटीये सुटी टाकली होती आता जमली जरा म्हण जाव आता सोमवार हे
हो.
हो कामात आहे म्हणा कामाला काय काम भरपूर आहे पण डेली तयार अस आपल्या अर्ध काम तयार होतं पहिले.
हो नाही आता आमचं तर संपलंच संपलं की आ् घरीह डबल त लकमच्चीच कॅम् चालू होणार आहे कधी का मा-
दोगोग दोगद दवाज काय आहे कोणत आहे त बालमंच आहे का
ते बालमंचच आहे त्याचा
तेच तेथ ह त्याचा रोज मराठी कमी असते बाबा बाहेल म्हणत नाहीये तीनशे साडेतीनशे
हो हो ते क मी रोज देतात
आणि फक्त सिटीत आहे का? बाहेर तालुक्यात बी आहे.
ते वॉशिंग वाशीनमध्येच
शाळा ना शाळा त्याले प्रतिसाद ह का पण
हो आता माग चांग आहे ना प्रसिद्ध असते त्याले पण आता या बाजणी जरा त्या ना ते अ किंमत वाढवली वाटे द्यायची चारशे रुपय गेली त्याच्यामुळे जर आता पाह या वर्षी काय म्हणं माग वेस दोनशेुपयाच होतं काय ते
पॅकेज वाढवलं का?
का का म्हणजे ते साहित्य विकतात ना. स्टॉल लावतात ना शाळेवर तर ते मागं ते दोनशे रुपयात काहीतरी वत होते आता या व चारशे रुपया स्मार्ट वॉच आहे त द मग तिची चारशे रुपये किम ठेवली.
म समा एखा्या विधसा रपया ते बुक केलं समजा आणि नंतर मग त्याले बेनिफिट जास्त रुपयाच होत. बर
बेनिफिट म्हणजे त्याला कसं ते लोकमतच्या मार्फत त्यांना ते जे असतात का नाही आपले काहीतरी टूर असते त्या टूरमध्येध्ये त्यायला सवलत असते तिकीट अस. ना असं जस आपण ते वाटर पाकला जातो. तिथं त्याला सवलत असते डिस्काउंट देतात त्याला दुसरं काय नाही बाकी
सदस्य बनला कि तिला एक वर्षभर सगळं डिस्काउंट राहते त्याच्यात त्याच्यात म्हणजे म्हणजे एका अँगलला फायदा झाय समजा.
हो हो फायदाच आहे.
चांगला आहे ना आणि त्याला वय आट किती वय काही क्लास व वर्ग वगैरे
ते काय आठवी लोकच.
पहिली ते
दुसरी ते आठवी दुसरी पहिली हो पहिली दुसरी आठवी
अच्छा अच्छाच्छ सगळ ल पी एक सख नाही का?
हो हो
चांगला आहे बाकी लोकमत बेच उपक्रम आठवीच्या खलीच चात सग आवीच्या वर नाही चात काही
हो आता ते बाकीचे विद्यार्थी कसे आता मॅच्यअर असतात ते त्याला तेवढं काही बाकीचा अभ्यास करतात ते आपल्याला कसं लहान मुलाहिले फक्त वाचनाची आवड नििर्माण हो त्यासाठी आपल्या पहिल्यापासून
हो आणि आणि आणि आणि कॉलेज कॉलेजमध्येध्ये कस कॉलेज कॉलेज करत नाही ना क हो हो हम्म हम्म हम् तेच काय म्ह प्रऊ ना पंडित कल ते मला टयमला र आता साडेपाच साडेपाच साडेपाच वाजता होती.
टू व्हीलरच घेऊन गेले का?
हो टू व्हीलर
म पाणी आल तर?
नाही रेनकोट वगैरे आहेसोबत. रेनकोट आहे पावसालाच मॅडम राऊसाहेबाकडे दया आणि आता कसं इथं पाण्याचं काही नाही हो पण ते हवागिवा जर सुटली ना मग जरा ते कसं म्हजे जरा आरामने दय लागते.
हो आरामच बाबा तेले झालात अक्सिडेंट सगळे न्यजले क्सिडेंट ऍक्सिडेंटचे न्यूज चालू आहे सगळे
कोठारी परिसरात बिबट्याढळल्या म्हते.
बाबरे
हो तिथ नील निलगाय होती निलगाय एका एका बकऱ्यात णारऱ्या पोराले गार जमीन दिस म्हण बुट्या फेताना. आण तिकड वन विभागला सांगितलं पळून गेले वनविभागला सांगितलं वन वन विभाग वाले आले त्या स्पॉट वर गेले की त्या स्पॉटच्या जवळ एक नीलगाय अ का फाडलेली दिसली फाडलेल्या अवस्थेत.
ते आला असेल एखादा एखादा आला असेल त्याच्यातून निसटून खिसटून कुठून पाून
त्याला जिथं खाद्य भेटलं हरण हे भेटलं तिकड पळत जाते तेे अ
कं्पाऊंड असल तर एख ठिकाणी नसेल त्या आलं निघलं असल कस नाही कस नाही येत नाहीत ना ते बाहेर.
नाय घरातना बी दिसला घरातना बी दिसलंय मोकळ्या काय सांगाव ते बिबटे प्राणी ये शेवटी कुठ जाऊ शकते.
हो हो.
हो बरं आहे तिकड हाय ना तुमच्या तुमच्या गावाकड नाही ना तस काही
नाय आमच्या गावाकड नाय जास्त इकडे प्राणी वगैरे काही येत नाही त हो ते मागच्या वेळेस ते एकदा झालं होतं ते रानडुकरा आहेत रानडुकरा आहेत त्याच्यानंतर रोई आहेत. त बाकी हं त्या बाकी एकदा अजून त्या लोणारच्या तिक इकडं झालं होत चर्चा की वा गोळा झाली म्हणून त्याच्यामध्ये मग कायतरी,
तिथं ल दाटीर ये असलच शंभर टक्के.
हो हो.
आपल्या स्वतः राजूभाऊ चौधरीने व्हिडिओ काढून टाकला होत्या ते फि रात्री चालले होते बारा वाजले होते त्यानं गाडी समोरून साईडने गेला की
भाऊ का
म्हणजे एक दोन वर्षांपली दीड वर्षापली गोष्ट हाय ती
अच्छा अच्छा हो ती तवाचीच गोष्ट आहे म ती
चालते ठेऊ का सांहेब म